हॅलो? आवाज येतो का? ह.
हा, हा, ताई येतोय. हॅलो? हा येतोय आवाज? हा, हा, नमस्कार नमस्कार मजेत. आहे, तुम्ही कशा आहात? हा.
मस्त एकदम. जेवण वगैरे झालं?
हा, हा, झाल, झालं. आताच मुलांच्या शाळा वगैरे सुरू झाल्या. हा, हा, झालं, झालं. हा होन मध्ये मामाच्या गावी गेल्या होत्या.
बरोबर. आमची मुलं पण मामाच्या गावी हो मामाच्या गावी राहून आली उन्हाळ्याची सुट्टी- ती पूर्ण मामाच्या गावीच घालवलेली आहे.
हा.
कधी परीक्षा संपतात आणि कधी मामाच्या गावाला जायला मिळतं.
हा, हा, हा. हम्म. हम. तुमच्या इकडं काय काय असतं, उन्हाळ्यामध्ये असं फळ वगैरे?
कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये पहिले तर आंबे-
हा, हा, हो खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, अजून हम्म-
हापूस आंब्याच प्रमाण खूप जास्त आहे, त्याच्यानंतर नारळ शहा हम्. त्यांचं पाणी समुद्रकिनारा आहे. सगळ भरपूर असल्यामुळे मुलं अगदी खुश असतात. म्हणजे ती कधी तो एकदा एप्रिल महि ना येतोय परीक्षा संपते. आणि आम्ही कधी बॅगा भरून मामाकडे जातोय. असं त्यांना घाई लागलेली असते. अक्षरशः छान पैकी हो मुलांना छान पैकी की रोजच्या रोज संध्याकाळी ऊन उतरलं की समुद्रावर जाता येत. वाळू मध्ये पाण्यामध्ये छान पैकी खेळतात. ह समुद्रकिनारी बसून. छानपैकी किल्ले वगैरे बनवतात वाळूमध्ये- खेळतात पोहण खूपच खूपच तेज्यानंतर तर आंब्यांचे तरी पेट्याच असतात. त्याच्यामुळे किती पाहिजे तेवढे खायचे फक्त जायचं घ्यायचं धुवायचं आणि खायचं.
हा हो ना आणि तुमच्या तिकड कोकणातले फेमसच आहेत सगळीकड
बरोबर खूपच आंब्यांच आंबे फणस
मग तुमच्या ते मामाच्या गावाला गेल्यानंतर- तर मग. त्यांच्या इथंच बाग वगैरे असते
हो हो हो आमच्या स्वतःचेच झाड वगैरे आहेत. म्हणजे फार असं मोठ्या प्रमाणात नाही. पण आम्हाला पुरतील एवढं सगळं. आहे म्हणजे ब त्या प्रमाणामध्ये आंबे, चिकू त्याच्यानंतर फणस. सगळ्या फळांच. म्हणजे आहे सीझनच आहे. कि आत्ताच एन्जॉय करायचं अगदी अमरस पोळी अमरसपुरी याच्यावरून सात सहा वाजतो अक्षरशः
हा
समुद्रकिनारा बोलला तर मच्छी भरपूर असते. त्यामुळे मुलांचं- ती एक हाऊस खूप पूर्ण होते पाहिजे ती ताजी- ताजी मच्छी अगदी मच्छी मार्केटला जायचं काय मामाला- सांगायचं काय पाहिजे ते घेऊन यायच.
हा हो ना.
हो एन्जॉय करायचं.
मामा अजून त्यातले त्यात खूप लाड करतात ना भाच
हो हो मामाचे लाड जामच असतात आणि भाचे तेवढे बर खुप दिवसांनी आल्यानंतर मग अजूनच मा मामाला ते कौतुक असतं. कधीतरी येतात मग करू देत. मग रात्र रात्रभर टीव्ही बघाय ची झोपाळ्यांवर खेळायचं.
हो ना.
भाग बघायला जायचा, आता आमच्या इथे किल्ले वगैरे आहेत कुलाबा किल्ला आहे जंजिरा किल्ला आहे. तर हा मग एक दिवस वेळ काढायचा ह्या बीच वर जायचं. एक दिवस म कढायचा हा किल्ला बघायला जायचं.
हा.
अ छानपैकी मजा करतात मुलं म्हणजे,
म्हणजे सेपरेट असं परे पटणासाठी जायची गरजच नाही उन्हाळ्यात मामा मामाचं गाव पण होत एन्जॉय पण होत आणि पर्यटन पण होत. त्याच्यामुळे अजून खूप मज्जा येत अंसेल.
हो भरपूर मजा करतात त्याच्यानंतर आमच्या इथून रायगड किल्ला फार लांब नाहीये मग या वर्षी असं प्लॅनिंग केलं मुलांनी की चला मामाचे गाड्या वगैरे आहेत. मग आपलं जाय आणि रायगडावला भेट देऊन याची तसं मुलं अजून लहान असल्यामुळे पहिल्यांदाच गेले ते रायगडावर. पण अस हा फार फार एन्जॉय केलं त्यांनी म्हणजे जे आपलं आय ऐतिहासिक वारसा आहे रायगड किल्ल्याचा, तो सगळ्या मुलांना जवळून बघायला मिळाला. आणि मामा हौशी असल्यामुळे, नाही ह पुस्तकापुरतं मर्यादित नाही राहिले. मामा सगळे हौशी असल्यामुळे मग सगळी ब चे कंपनी एकदम खुश होती. अगदी रोपवेेने जायचं, चढायचं, परत खाली उतराय च सगळा किल्ला बघून झाला. असं फार छानपैकी त्यांची सुट्टी म्हणजे त्यांनी अ एन्जॉय केली आहे, अगदी पुन्हा पुन्हा असं की आता दिवाळीच्या सुट्टीत जायचं का? आता पुन्हा मे महिना कधी येतो परत वाढ बघायची. का?
हो हो.
मामाच्या गावी?
कस हापूस वगैरे नसतात. आमच्याकडे कडे जास्त गावरान असतात हा. हा तरी आता कसं असं ह्याचे आंबे निघालेत ना कलमी वगैरे ते, त्याच्यामुळे मग आम च्याकड पण बऱ्यापैकी केशर दशहरा हा. अशे असतात खूप सारे आमच्या पण मुली मामा च्या गावाला, आमच जवळच आहे त्याच्यामुळं मग खूप एन्जॉय करतात.
बरोबर.
त्यांना पण असं वाटतं की कधी सुट्टी लागेल, कधी आजीकडें जाईल. असं होत, हो ना नवीन नवीन इकडच्या सु ट्टी मध्येच मैत्रिणी असतात ना तेवढ्या भेटतात. मग आपल्या आपल्या स्कूलमध्ये गेलं की ह ह्या मैत्रिणीला भेटायचं त्या मैत्री मैत्रिणीला भेट टायच, म् आमच्या इकड अस हेच आहे जांभुळ ऐकल असेल ना
हो हो हो माहितीेत ना आमच्याकडे पण मिळतात जांभूळ
हा जांभळाचे इकड खूप जास्त असे झाड अस तात हा आंब्याचा सीजन सं पत आलं की मग जांभळाच सीझन येतो ना हा आता सध्या आंब्या संपत आले तर आता जांभळाच सीजन चा चालू झालंय मस्त झाडावर जाऊन हाताने तोडून मस्त खायचे
हो बापरे खूपच छान इकडे कसं आहे हा जो रानमेवा आहे जांभूळ किंवा काजू वगैरे जे का आहेत अजून वेगवेगळे कर निर्बंध वगैरे येतात ते कसं आहे आंब्यांच्या सीझनमध्येच येतो आंबे संपल्यानंतर नाही सीझन एकदा गरमी सुर झाली एप्रिल महिना वगैरे हा की मग तो रान मेवा पण मार्केट मध्ये मिळायला सुरुवात होते
हो
ते आपलं छान मिठाच्या पाण्यात घालायचे ह् छान धुवायचे आणि मग झोपाळ्यावर बसायचं आणि वाटी घेऊन खात बसायचं असं मुलांचा एकंदरीत कार्यक्रम असो
तुमच्या इकडं मेन म्हणजे समुद्रकिनारा वगैरे त्याच्या तिथं एन्जॉय करता येतो ना मुलांना अ हा
तेच होत त्याच्यामुळे खूप मुलं म्हणजे एन्जॉय करतात भरपूरच
हा सुट्टी संप पुच नये असं वाटत
नक्कीच, नक्कीच, नक्कीच आ सच होत त्यांना
हा आणि एवढा मो रानमेवा वगैरे सगळं मिळतं ना? एकदा हा एक दा शाळा चालू झाल्या, तर मग नाही ना एवढं
नाही म्हणजे अ जी मे महिन्याची सुट्टी अस ते ना तशी भरपूर दिवसांची सुट्टी अस मुलांची त्याच्यामुळे मग कसं होत त्यांना मुला ना असं भरपूर वेळ देता येतो. नाहीतर मग एरवी कसं हे जाणं होतं नाही होत अस नाही. पण तेवढंच तीन चार दिवसा पुरत मग ते प्रवास एवढ्या लांबचा करायचा, मग कंटाळा एक दिवस जाण्यात एक दिवस येण्यात आणि मग काय दोन चार दिवस तिथे राहिलं गेलं मग तेच त्यांचं समाधान होत नाही. कि मामाची मुलं पण त्यांच्याच बरो वरचे आहेत छो टी छोटी सगळी पाच सहा जण त्याच्यामुळे मग अ आज दिवसभर सायकल चालवायचा घरामध्ये असल्यानंतर आईस्क्रीम खाय त गोळे खाय ते आणि अ चॉक लेट खायचे सतत तोंड चालू एकमेकांच्या मस्त्या करायच्या आणि छानपैकी एन्जॉय करायचं.
हो चांगला बच्चे कंपनीचा मोठ्ठा ग्रुप तयार होत असेल.
आजूबाजूचे तर चूलत भावांचे वगैरे मुलं आहेतच. पण अ घरातली पण आम्ही पाच सज महे आ माझी मिळून सहा जण आ हेत त्याच्यामुळे मग आ वेगळं कोणाची गरज नाही पडत त्यांना. त्यांचीच टीम होते मग आपल्या गाड्या काढतात. त्यांच्या त्यांच्या खेळण्यातल्या गाड्या काढायच्या नाही तर मग कॅरम खेळायचा लुडो खेळायचा असं दिवस घर दंगा मस्ती सुरू असते. त्यातल्या त्यात ते रायगड बघण्यात आ जो प्रोग्राम झाला. तो असा फार त्यांच्यासाठी फार असा प्रेरणादायी होता की जे आपण पुस्तकामध्ये वाचलय ते असं प्रत्यक्ष त्यांना ह्या मे महिन्याच सु ट्टी मध्ये बघायला मिळालं. आणि ठिकाण इथून जवळच अस त्यामुळे फ फार जवळ नाही पण बऱ्यापैकी जवळ अस ल्यामुळे त्यांना ते जाता आलं. म्हणजे हा ते. फार त्यांना त्यांच्यासाठी फार आनंदाचा क्षण होता त म्हणजे प्रत्येकाच असंच म्हणणं होतं की चला ही मे महिन्याची सुट्टी, आपली फार सत्कारणी लागली की आम्हाला रायगड कधी बसून बघायचा होता. मामा नेतोय नेतोय नेतोय करून एकदा तो रायगड बघितला.
हो ना.
ची समाधी.
हा हा.
जीजाऊ मसाहेबांची समाधी वगैरे सगळं छानपैकी त्यांनी दाखवलं, म्हणजे मुलं अशी कंटाळली नाहीत. की आपण काहीतरी वेगळ्या ठिका ठिकाणी जातोय. किंवा हे करतोय. ते असं शांत की मजा केली त्यांनी हो एन्जॉय एन्जॉय म्हणूनचं दरवर्षी मे महिन्याच सुट्टीची फार आतुरतेने वाट बघत असतात.
हा. त्यांना वेगळं काहीतरी वाटत. हा ताई कंटिन्यू करा. आपण ह नेक्स्ट कॉल करा मग कंटिन्यू करू आप पण बोलणं हो. चालेलं अजून करा परतं क